हॅलो आवाज येतो का? हम्. काय करत आहात. हा आवाज यायलाय काय? हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय.
हा आवाज येतोय काय?
हा यालाय की माझा येतो. काय करायलाय कुठे खूप दिवस झाले हाय काही आलाय बघा व्यवस्थित. तथ बाहेर आहे काय तुम्ही? हॅलो हा नाही म्हटलं खूप आहे बसलो होत सुट्टी कामाची हॅलो र स तू म्हटलं आठवण आली म्हणून फोन केला. हम्म बाकी काय म्हणता आणि तुम्ही कसे आहात घरातले वगैरे सगळे कसे आहेत?
आहेत आहेत बरे आहेत तुमचे सगळे
सगळे आहेत जाऊ पावसाचं म्हणजे काल पावसाचं वातावरण झालं होत काल संध्याकाळी पाऊस पण पडला आज एवढं उकडले की घरात सुद्धा बसायच वेळ ना म्हणून बाहेर इथं थोडं एक छोटं मंदिर आहे आणि झाडं वगैरे भरपूर आहे तिथे येऊन बस बसलोय बघा निवांत हम्
हा हा बरबरर आमच्या पण भरपूर पाऊस आहे हा काल थोडासा झाला
परवा दिवशी झाला बघा इकडे एक तासभर पडला होता खूप म्हणजे खूप पडला
आमच्याकडे पण परवा दिवशी पडलाय भरपूर पाऊस पडलाय पण काल काय तेवढाही आज पण खूप जास्त गरम होत आहे
आ एवढं कि आम्हाला बेचन केलेय अक्षरशः कि कुठे असं कुठेरी विहिरीत वगैरे जाऊन अंघोळ करून यावं असं व्हायलेय आम्हाला तर एवढं म्हणजे एवढं बेचन केले सकाळ पाासून.
होय होय
मुलगा काय करायलाय
बाकी काय नाही बघा मुलगा झोपलाय
हा हा हा काही नाही म्हन खूप दिवस कॉल झाला नव्हता आहेत की सकाळ जरा असं तिला परवा डोस देऊन आणलंय ओ
हा हा किती वर्षाचे हा किती
तीन वर्षाची आहे ते परवा डोस देऊन आणला होता हो थोड ते जरा किरकट झोपवली म्हट आता उन्नाच्या पण पोर लय किरकिरत्यात ओ अशा वेळी
होय
हा त्यामुळे झोपून बसले बघा आम्ही निवांत आता
हा
सुट्ट्या झाल्या सगळ्या ह्याला गेली आलीवरती सुट्टीची सगळी पाहुण्याची मुलं वगैरे अरे तगळीजण. त पडल्यात तर त्यांनास नी तेे गेम बिम नाही कि वा आठ पंधरा दिवस चांगलं खेळल्यात अचानक सगळी गावाला गेल्यामुळें कनई करना कस तर वाटालयीत मुलास्नी हे होतय व ते एकदम खेळयाल रुळल्याल असतात, हा
व्हय. नको वाटतय
व्हय मध्ये तुम्ही मला एका कामाबद्दल काहीतरी सांगत होता ना कि तुमच्याकडे कुठ तरी काम वगैरे आहे म्हणून त्या कंपनीतलं तुम्ही बोला होता बग मला व्हॉट्स वर एकदा पाठवला होता बघा दो.
अ कुठे ते?
हा मलाकणी एका कंपनीच म्हणजे अकाउंटिंगच काम आहे म्हणून मलाकणी या कंपनीची लिंक आहे तुम्ही इथं अप्लाय करा म्हणून सांगितला होता मला तुम्ही म मी कस झालंय त्यावेळी कामात मी व्यस्त होतो
होय काय?
हा म तेच मी बघायच विसरलो होतो म्हटल ते ते पण विचारायचं होतंय आणि खूप दिवस बोललो पण नाही आणि बोल ल बोल बोलू पण म्हणतान मी म्हटलं काय झालं काय नई किंवा अ काय काम असेल तर विचारूया म्हणतान मी फोन केला होता ओ तुम्हाला
हा
काम वगेरे आहे तुमच्याकडे वेरे कोणत्या कंपनीचं वगैरे किंवा कोणत्या कंपनीत काय असं हायरिंग असलं तरी पण मला सांगा.
हा हा हिकडं मला पण तेवढं काय माहित नाही आम्ही पण आता सध्याच आलोय. आगोदर वेगळीकड राहीला होतो आता आलोय इकडं
धी शिफ्ट केल घर वगैरे म?
हॅलो
हू कधी शिफ्ट केला म्हटलं? हॅलो आवाज येतोय का?
आवाज येत नाहीं आता यायला लागला बघा
बघा आता हॅलो
हॅलो
हा आवल
हा बोलाकी आवाज येत नाही हा आता यालागला बघा. होय होय तेच्यामुळं व्यवस्थित ऐक ऐकू यायला नाही ते
हा नाही. परवा म्हणजे कसं मी. एका जागी काम बघत होतो, होय-होय नाही ते होतय क. कस हे आभाळ वगैरे आलंय पावसाचं वातावरण व्हालंय कधीं -कधी होतय ते आता मी आहे बाहेर. तुम्ही. तुम्ही घरी आहे. मग ते घरात कधी-कधी एकेकाना नेटवर्क येत, मग ते मग कधी मिळत, आणि त्यात कंपन्यांचं पण काय काय नवीन रूल्स असतात, त्यामुळ ते काय आता काय आपण तर काय बोलणार त्यांना.
होय- होय.
हम्म.
तरी पण जरा पावसाळ्यात रेंज चा प्रॉब्लेम येतोयच.
नाई- नाई आहेच पावसाळ्यात आहेच आणि आत्ता कसं झालंय आम्ही गावाकडे परवा गेलो होतो, तर गावी झालं कसं की. ती आधी एक-दोन महिन्याच्या- पूर्वी- पाण्याची काही कमतरता नव्ह आणि अ बोरिंग चं वगैरे किंवा बाकीच कॅनल चं वगैरे पाणी असायचं वा. पण आता कसं झालं बा- कीच्या अ, कॅनलचं वगैरे पाणी पूर्णच बंद पडलंय आणि त्यात बोरिंगला पण मित्र मेल्यामुळं कने रानाचं रानात पाणी कमी पडालंय त्यामुळं लई अवघड झालंय वो आम्हाला, सदया.
होय काय?
होय.
आमच्याकडे पण जरा आहेच पाण्याचा प्रॉब्लेम.
तुमच्याकडं जरा डोंगराळ भाग तर हाय वो आणि त त कसं डोंगराळ साईड ला भा बागाईत साईडला पाण्याची तर आस्त्या कमतरता प्यायला तर मिळतय कधी-कधी आम्हाला हित एवढं नाके नऊ करत, कि पाणी एक-एकदा कोणाचं. वीचारून रानांत घ्यायचं म्हटलं, तर लय अवघड पडतेय आणि लोक कोण देत नाईत वो पाणी लगेच.
ओके.
हा मग.
होय.